हा राई भाताच सांगा ना भ कसा करतात रेसिपी
नारळी भात करते . आपण कुकरमध्येच तूप टाकायचं दोन चमचे आणि तांदूळ मोठा तांदूळ धुऊून घ्यायचा स्वच्छ
मोठा म्हणजे आपण कुठं असं बिर्याणीला वगैरे वापरतो तो तोच दावतवाल
हा चालेल कोणता ही युज करा तुम्ही!
म्हणजे दावतचा जास्त असा लांबडा असतो ना तांदूळ.
हो.
पण असं भात म्हणजे सुट म्हणजे स्टीम असते ना म्हणजे सुट्टा होतो ना तो भात असा घ्यायचा की पूर्ण अस
सुट्टा अस घ्यायचा असा आणि त्यात आपण गुळ टाकतो ना गुळाने थोडस अस चिकटपणा येतो ना त्याला तांदूळ धुून घ्यायचं अस स्वच्छ तुपात चांगला परतायचं तुपात दोन वेलदोडे लवंग टाकायचे तुपातच
हा हा.
आणि तांदूळ चांगला त्यात भाजून घ्यायचा अ ओल खोबरं पण घालायचं अर्धी वाटीवर
त्यामध्येच घालायचं भाजताना
त्यामध्येच आणि गुळ पण त्यातच टाकायचं.
हा म्हणजे भाज
सगळं हे मिक्स सगळं टाकायचं आणि नंतर भाजलं की पाणी टाकायचं त्यात आणि एक दोन ते तीन शिट्टी आपल्या कुकर प्रमाणे करून घ्यायची कलर आपल्याला टाक टाकायचा असेल तर कलर टाकायचा थोडासा म्हणजे छान असा कलर येतो
हा तस टाकला तरी चालतो का?
हा हा चालतो. फक्त तांदूळ त्यात भाजून घ्यायच चांगला
हा मग ते गुळ असं डायरेक्ट घालायचे की त्यात खिसून वगैरे घालायचं असं?
नाही त्यातच किसूनच की, म्हणजे पटकन त्यात मेल्ट होईल, कारण की शिट्ट्या होतात ना, आता ते लगेच
हा तेच म्हटलं ना, ते मिक्स व्हायला पाहिजे, जर आपण असंच घातलं, तर ते गुळ हे होणार नाही विरगळूपर्यंत तर त्या परत आणि, वाट बघावी लागणार, हा तेच म्हंटलं खिसुन घालाय लागतय काय?
खिसूनच, आपण पूरणाला कसं घेतो
हा, पूरणाला नाही, आम्ही पूर नाही आम्ही पूरणाला असं मोठं मोठच हे करतो, ते कसं विरगळतय ना डाळीत
पण ते पटकन विरगळत नाही, तसे खडे राहतात, मी पाहिलं ना खूप वेळा हां, मग मी कायम कि गुळ आहे ना आणला ना, खिसूनच ठेवते विळीवर आहे ना आपला
हा,
की तो, असंच नाही का ते विळीवर ही करतात बघा, एकसारखा पडतो आपला चिरल्यासारखा, विळीवर हो
आमच्याकडे नाही विळी वापरत, हं
कापतात ते कांदा, कांदा टोमॅटो कशानी कापता?
चाकू,
चाकू, मग त्याच्या आधी विळी वगैरे तुमच्या सासूबाई वगैरे युज करत असतील की, चाकूच्या आधी
सासूबाई हां, आधी असेल पण आता लग्नानंतर तर मी बघित तलं नाही इकडं, म्हणजे माहेरी होतं बघितलेलं आजी वापरत होती म मम्मी पण नाही कधी वापरली इथं तर आल्यावर, सासुबांईची तर नव म्हणजे असेल कुठं बघायला लागेल, पण नाही मी कसं जसं, लग्न झालं तस मी चाकूनीच अस कधी
मी पण चाकूच वापरते, उभारूनच सगळं कटिंग करायचं क
हा, ते आता चॉपर कटिंगला सगळं हा
पण मी विळी माझ्या लग्नात दिलेली आहे ना, स्टीलची विळी आहे, आहे
हा, म्हणजे ते असं खाली पाट असतय, तिच्यावरती ती विळी असती
हा, पण माझी स्टीलची आहे, हा पण माझी स्टीलची
हा, आमच्या आजी म्हणजे मम्मीची मम्मी होती ना त्यांच्या घरी होतं, ते जुनं एकदम एवढं जड होतं ते, आणि त्याला एवढा धार होता, आणि कुणाच जर कोण जरी पाय वगैरे पडला तर कटच, एवढं त्याला असं म्हणजे ते धारदार होतं
आमच्यात तर लहान मुलांना विळीला हातच लावून देत नव्हते कोण, काय चिरूच देत नव्हते विळीवर
हम्म, पण आता ते विळीचा प्रकार पण बंदच झाला
हो बंद झालंय, तेवढं मात्र आहे सुरी हो, तेच आहे आता, पहिल्या बायका बसून व वगैरे भाजी चिरायच्या वगैरे, तसं कुठं काय आपलं
आता बसनच होत नाही खाली, बसून काहीच होत नाही, सगळं हुभा राहून भांडे होय, कपडे तेवढेच, ते पण वॉशिंग मशीनला लावलं की झालं, ते पण कोण बसून नाही करत
नाही, आता फरशी पुसायची तर बसून कुठय आता
नाही नकोय नाही ना मॉप न काय उभा राहूनच पिळतंय. उभा राहूनच सगळ होतंय. काहीच करता येत नाही नाही आणि आता मर लोक कांना खरंच सांगू इव्हन बसायला पण त्रास होतोय असं बसत नाहीत. बसून जेवणं जेवण तर बंद झालंय सगळ्यांचं.
बंद झालंय पण ऍक्च्युली बसायला पाहिजेत. थोडं काय होईना खाली बसायला पाहिजे.
होय पण कोण बसतय एवढं आता. कोणच नाही मी तर बघितल्यास खाली बसून कुणाच्या घरी असं जेवत असतील आता कोणतरी असं खेडेपाड्यातलेच लोक. जास्त ती पण लोक आता बेडवर बसून जेवतात.
होय होय खुडची वरच बसतेत आता.
हा खुर्चीवर बसून सोफा सेट वर बसून खाली बसून मां डी वगैरे घालून असा काय प्रकार आता
नाही नाही ते राहिलच नाही.
खुर्ची प्रत्येकाच्या घरी आहे.
हो हो आहे.
जी जी पण जीवनावश्यक वस्तू झालीये आता सगळ्यांना.
हं हं हं.
टेबल, खुर्ची
आहेचये सगळीकडं आहे आ
पण सगळ्यांची तेचं त्यामुळे तर तब्येत बिघडते पण हे कुठं लोकांना आपल्याला हे होतय. परत हा वजन वाढलं चला परत व्यायामला. फिरायला चला.
फिरायला जिम लावायची
हा जिम लावायची जिम मध्ये व्यायाम करायचा.
हं हं हं
पण जे पूर्वी म्हणजे घरात करत होते ते तिथं आपण जाऊन पैसे देऊन करतो होय. कसं किती अ म्हणजे खरंच तिथं कसं वज उचलायचं हे करायचं. आता आपण आधी आधीच्या ज्या बायका म्हणजे म्हाताऱ्या होत्या त्या असं जात्यावरती दळत होत्या तसाच व्यायाम आहे दळायचा.
हो. हो.
मग ते खर ते त्यांची तब्येत कशी होती हा. त्यांची तब्येत कशी होती त्यांच कंब कधी कंबर दुखणं नाही, कधी पाय दुखणं, गुड घे दुकणे आता वीस झालं की लिमिट संपली सगळ्यांची वीस नंतरच चालू झालं लग्न झाल्यानंतर एक वर्षभर. माझं हे दुखालय, माझं दे दुखालय, माझं वजन वाढलंय, मला थायरॉइड आहे. काहीतरी आहेच. शुगर आहे, बीपी आहे. असं कोण माणूस को हा. कोणतर असे चुकूनच असेल की त्याला कुठला त्रास नसेल.
एक हाईल झालं की काहीतरी दुखता
आ एक तरी चालूचं होतंय माझी कंबर दुखाले, माझी पाय, माझे गुडघे, बीपी शेवट काही नाही झालं तर वजन
नॉर्मल आता होतच नाही डिलिव्हरी.
नाही ना आता सगळं सिझरच ना सिर सेक्शन असल्यामुळे ते त्यामुळेच ते हे होतं ना म्हणजे जास्त त्रास होतोय महिलांना.
हो आणि आता कसं बेड रेस्टच सांगत्यात.
हो आणि आधी कुठं कुठ कोण हे करत होते एवढं असं त्याला नाजूक पणा हो हे तर आता महिना झाला नाही तर महिनाभर आत बसा दोन महिने बाहेर येऊ नका आता डिलिव्हरी झाले की बाहेर दुसऱ्या दिवशी
लगेच लगेच.
लगेच बाहेर आधी च्या खरंच ते बरं म्हणजे आधीच्या ज्या महिला सांगत तेच बरं होतं पाच पाच महिने माहेरात राहून जायचं पण आता कोण राहतय माहेरात राहतच नाहीत.
शक्यच नाही आता महिनाभर शक्य नाही हाय.
सासरीच आणि आधी खाऊ देत नव्हती म्हणजे तीन महिने चार महिने अ मग ह्याला डिलव्हरी झाल्यानंतर डी तिखट खायचं नाही, आंबट खायचं नाही. आता पंधरा आठ पण नाही आता डॉक्टरच खायला लावतात तिकट तिथं दवाखान्यात. पहिला इथं सगळं ख खायचं तुम्हाला जे पचतय बघणार आम्ही मगच हे करणार डिस्चार्ज. दुसऱ्या दिवशी गार पाणी प्यायला देतात. हो माझ तरी मा झ डिलिव्हरी झाली दुसऱ्या दिवशी मला गार पाणी दिलतीत प्यायला.
आई गो तिथ कोल्हापूरमध्ये?
हो कोल्हापूरमध्ये आणि सी सी सेक्शन असून माझ.
बापरे.
नॉर्मलला तरी काही विचारायचंच नाही नॉर्मलला एका दोन तासात घरी पाठवतात. जावा म्हणतात घरी. पण सीझर न कस आणि खरं बिल पण त्या मानाने करतात. ऐशी हजार, नव्वद हजार, एक लाख हो मग ते पचतय काय नाही बघायचं होतं म्हणजे उन्हाळा होता ना जास्त ऊन होतं आणि मला आधीच हा पण उन्हाच मला खूपच त्रास होत होता त्या उष्णता जास्तच होती. म्हणून काय माहित नाही पण थोडं प्यायला सांगितलं मग तिथं थोडंच पिलं एक थोडं एक घोटच असं पिल् हा मला पचते म्हटल आणि परत आहे तसं मग घरातल्या सांगितल्याप्रमाणे गरमच पाणी पिलं पण तिथ थोडं हा पण हे करायला लावतात तिनी चालून मग हो तिथ च तिथंच तिकीट तिखट पण नाही आठ दहा दिवस होते ना ते आठ दहा दिवस ठेवून घेतात.
हो का खूप दिवस ठेवलं ओ.
हो सी सेक्शन असल्यावर आणि तिथं पूर्ण चालू पर्यंत चालायला यायला पाहिजे स्वतःला आपल्याला उठून.
चालायला लावलं चौथ्या दिवशी तर सोडलं.
नाही आम्हाला नाही मला एक पुढं हे होतं म्हणून ठेवून घेतलेलं तिनी. थोड दिवस जास्त, अं प ते, सगळं लई म्हणजे एक, खरं पण त्या मानाने बिल पण करतात आमचं. अं म्हणजे, आम्हाला सोयी असून पण आम्हाला तेवढं बिल झालं आमचं. फक्त रूम भाडं, म्हणजे स्पेशल रूम होती ना. हो तेवढं झालेलं, म्हणजे स्पेशल रूम मुळ जास्त वाढलं ना. हो. स्पेशल आम म्हणजे एस हे होत ना, आमच कुठलं तरी कार्ड काहीतरी होत का? एस त्यामध्ये होत. त्यामुळे आमच थोडं फार कमी झालं.
हं.
आणि, मग बाकीच सगळं हे झालं म्हणजे, फक्त त्यात कसं डॉ मग चार्जेस वगैरे काही कट झाले. सिझनच पण जे रूम भाड अं, आणि स्पेशल रूम केली त्याच आणि कशाच? असं बाहेरचे औषध वगैरे आणलेली ह्याच तरी पण पन्नास का? सत्तर पर्यंत गेलंच ते सगळं. येण जाणं रोज हे-
लागत तेव्हा पैसा आठ दिवस राहायचं, म्हणजे किती हेल्पाट?
आणि, माझ्यासोबत राहिलेले तिथे तीन, चार जण त्यामुळे त्यां चालू खर्चा आमचे हां. अ हं इकड मम्मी परत इकड, सासूबाई सासूबाईंची मम्मी, आजी
हा.
आणि, माझी बहीण अशा आम्ही लई जण राहिलेल्या माझ्यासोबत आणि दोन पुरुष जे की, रोज डबा आणून देणे परत देणे. असं होतं ना. म्हणजे जरा त्रास पण झालेला ना त्यामुळं? नाही. आमच्या सासूबाई येऊन जाऊन करायच्या ना. यायचं घरी. परत स्वयंपाक करायचं. परत घेऊन यायचं असं करत होत्या. आणि एक दिवस मग मम्मी जाणार. एक दिवस मम्मी जात होती. एक दिवस सासूबाई जात होत्या स्वयंपाक आणायला. एक दिवस मग दिदीची बहिणीची सासूबाई करून देत होत्या. असे ऍडजस्टमन करत होतो. त मग काय करणार? मग तशी परिस्थिती पण तशीच होती ना मग? ते जरा क्रिटिकल होत. त्यामुळे जरा हेच होत सगळेजण घाबरलेले? पहिल्यांदाच होत हं आणि मी सगळ्यात मोठ मोठी सून त्यामुळे सगळेच घाबरले. पहिल्यांदाच पहिलंच हे असं म्हणून?
हां हां.
त्यामुळे सगळेच घाबरलेले. त्यामुळे सगळेच अं डिलिव्हरीच्या वेळी तर त्या पूर्ण दवाखान्यात डॉक्टर ओरडायला लागले. किती लोक घेऊन आलाय. तुम्ही चौदा पंधरा जण होतो. आम्ही दोन -तीन गाड्या घेऊन मग सगळे डॉक्टर म्हणाले, तुम्ही काय डिलिव्हरी ला आणलाय का? कार्यक्रमला आलाय? हं हं. एवढी अशी गर्दी झालती. तर मग, भरपूरच आलेले लोक
हं हं.
म्हणजे, आनंद पण होता त्यांना, पण जास्त ते डॉक्टरांना जास्त ते त्रास झाला ना, हं. पण, त्यात ते सां आधी सांग त्यातं डॉक्टर जरा भीती घालतात. त्यामुळे आणि जरा भीती सगळेच घाबरतात. हे असं आहे तसं आहे. असं करावं झालेय तसं झालंय असं सांगितल्यावर ते सगळेच घाबरले.
त्यामुळे सगळे घा''--''
हा मग ते सगळे सोबत आले ना काय होते काय मात नाही.
तेच की,